हा बोला की
काय करालास
काय नाही बसलीय बघ तू
मी पण बसले बघ
हम्म हम् हो आवरलं चहा वगैरे झाला तुझा
झाले ब जेवणार आता
होय
होय
हम्म बर बर मग माहेरी वगैरे गेलीतस का नाय
हा गेलते बघ कालच गेलेले
होय अरे वा वा मग तिकडं काय काय म्हणजे असं स्पेशल वगैरे असतं ग माहेरीच
हा हा चंदुरलाज की छान आहे तिथं बघायला नदी घाट छान केलात आता परवा
होय
आणि ते यात्रेचा तर दंडवत असते ना मग तिकडचा रस्ता लय कच च्चा असायचा मग ते आपल्या भाव ते सगळ्याचनी असं दंडवत ते घालतेत कि त्यांना लय त्रस होत होता म्हणताना सगळं पूर्ण अस निम्म्या नदीतन ते बिरोबाच्या देवळापर्यंत कोबा तेन ल छान केल्यात आता होय आंबाबाईच्या मंदिर मध्ये पण आत ता वाढवल्यात म्हणजे पोराणं खेळायला तीन मागच्या साईडला गार्डन तेन केल्यात पुढं भाविकांना बस यला करायला गार्डन आणि मागच्या साईडला चिल्ड्रन गार्डन म्हणून केलेत परवा
हा हा
छान केलंत बघायला तेच बघायला मैत्रिणी तिनं फोन केलेले जाऊयात चल म्हणून
हम हम
आता ना गेलेले एक दिवस जाऊन सगळं बघून म्हणजे सकाळी लवकर गेलते सकाळच आरतीतेन करून संध्याकाळच्या आरतीतेन करून मग संध रा रात्री आले आठ वाजता
होय भारी तिकडं ते मंदिर पण तिथलं प्रसिद्ध आहे ना भरपूर
होय महासिद्ध मंदिर आणि अंबाबाई मंदिर म्हणजे म्हणे दो दोन मंदिर हे प्रसिद्ध आहेत
हा हा रिला वगैरे येतय थोडं सार चंदूरचं कायत कायत
होय परवा आणि पालखी सोहळा म्हणून कार्यक्रम झाला अगं मोठ्यानं त्यावेेळेला जवळ जवळ बारा पालख्या आलेल्या म्हणजे ते महासिद्ध म्हण देव आहेत का नाही आमचा ग्रामदेव त्यांचे नात तेवाईक म्हणजे वडील भाऊ चुलते असं सगळं म्हणजे सगळं जे देव आहेत त्यांच्या पालक्या सगळ्या भेटत म्हणजे अं गाठीीभेटी सोहळा म्हणून ते कार्यक्रम केलेत परवा होयला मोठा नाही झाला म्हणजे आमच्या त पटांगण आहे ना शाळेचं कन्या शाळेचं
हां हां.
लय मोठ्याने कार्यक्रम झाला प्रत्येक याला रिल्स तिनं पाठवल्यात बघ.
होय एवढं काय बघितलं नाही. मी
छान केलेली कार्यक्रम आग जवळ जवळ दोन तीन दिवस कार्यक्रम होता त्यो.
होय हां हां. मग.
ते त्यावेेळेला पण गेलेलो, ते पण कार्यक्रम बघ घून आलो छान झाले कार्यक्रम म्हंजे ते काय लेकीं नी धुरडीत काय तर द्यायचं हो त म त्यावेेळेला सगळ्या माझ्या मैत्रिणी ते सगळ्या भहिणी तेन आलेल्या.
हां हां.
त्या वेळेला पण मज्जा आली बघायला ते जवळजवळ दिवसभर चालू होत कार्यक्रम त्यो आणि गर्दी म्हणजे एवढी कि जागा नव्हती थांबायला एवढी गर्दी होती. पूर्ण शाळेच्या स्लाप वरती तून जाऊन असं थांबलेली.
हम्म हम्म. भारी असते तिकडचं म्हंजे मी भरपूर वेळा रील्स ला वगैरे बघित आपल्याला सोड यात्रा वगैरे तिथला असते ना.
होय होय यात्रा पण आग मोठठ्या ना आसत्या. पाच दिव यात्रा पण आमची मोठ्या न असतं तिकडं. पाच दिवस असते बघ कंटिन्यू.
हम्म.
होय आणि आता हां लई मोठ्ठया न भरत्या. आणि एक अस काय माहिती का आमच्या इथं प यात्र सुरु झाली की नी, त्या दिवशी पहिल्या दिवशी संध्याकाळी पालखी तू फिरली की नई? आपली जी वैयक्तिक सगइ कामं करतो बघ आपण, म्हणजे आता आमच्या कड सुतारकामं तीन करतात आमचे भाऊ तीन परत, आपली गिरण तेन चालू असते की नाही ते सगळं बंद होते, पाच दिवस यात्रा होऊ पर्यंत कोण? होय. कोण कामाला जाईत नाहीत किंवा कोणतही काम आम्ही करायचं नाही पालखी पालखी फिरली की. त्या ज्या दिवशी पा पाचव्या दिवशीची पालखी फिरत्या क नाई
हा.
त्यावेळेलाच काम चालू करायचं.
हम्म हम्म म्हणजे पाच दिवस पूर्ण सगळे काम बंद.
सगळी कामं बंद.
हम्म.
म्हणजे परंपराच आहे ग तिथलं होय आगं त्यामुळं वेळ पण मिळतंय नी. आपली पाहुन पै येणार करणार त्यावेेळेला आपण कामाला जाणार हे चुकीच दिसतें.
होय.
आणि त्यामध्ये पहिलापासनच आहे ते परंपराच आहे त्यांच तिथं
हम्म हम्म.
छान होय छान करतात कार्यक्रम आणि ते हे पण माहिती आहे? काय आमचा घोडा आहे माहित देवाचा बिरोबाचा त्याच्या पायात त्यानी वाळ म्हणून हाय काय आपलं पोरांच्या पायात घालतं बघ वाळ तोडं तसं वाळ म्हणून त्या घोड्याच्या पायात घालतात म्हणजे तो आमचा गावचा ल्योक असं म्हणून त्याला प्रसिद्ध केलात ग. मग त्यामुळ वाळ घालतात. आणि अ त्याच्या पायात वाळ्यात म्हणताना आमच्या तिथल्या मुलांच्या पायात क नी तोड अ तोड तेवढं घालतात वाळे घालत नाही
होय
होय दोन असं म्हणून घालायचं नाही एकच घालायचं
तिथं पायात वाळ घालतात मग इकडं थोडं घालायचं असं
हा म्हणजे घोड्याच्या पायात वाळत म्हणताना आम्ही घालायच नाही ते पोरासनी तौड तेवढंच घालायचं
हम्म हम्
परवा तर त्या घोड्या घोड्याच्या ते पुढं लावतात माहिती त्या का चेहऱ्यावर ते
काय
ते असं थोडस चेहऱ्यावर असं घालतात की ग ते अ म्हणजे पाठी वर घालतात आणि पुढे चेहरा्याला पण लावतात बघ तसलं चांदीच केलं परवा घोड्याला होय लई छान केलंत होय होय
देणगी वगैरे असले गावाकडे तर जरा बर पडत
होय आणि देणगी पण देतात आणि हे पण करतात ग म्हणजे सगळी जणे हौसना अस करतात आणि काय ते नवसते मागून घेतले की पूर्ण होते म्हणताना ते पण करतात नाही लोक भक्ती श्रद्धा
होय
ते पण लागते नाही जरा
हम ते तर हाय सोड
हो कधी गेलेस तरी जाऊन बघुन ये चालते ठठीक आहे
हा हा